हॅलो.
हॅलो हा हॅलो हॅलो नमस्कार ताई.
नमस्कार आवाज येतो माझा आजकाल ना हे नेटवर्क बद्दल पहिली विचारव लागतं की कधी पण आपण कॉल कोनाला लावला का पहिले विचारव लागत माझा आवाज येतोय का?
हो बरोबर आहे ते आता पाहू. हा आणिनाही आता पाऊस जसा चालू होईल तस ते नेटवर्क इश्यू येणारच आणि होत तस. हम्म, हा.
बग, कधी पण पयले चेक कर सरावला. सगना, आपल्याकडे किती टॉवर आहेत आपल्या फोन मध्ये दिसतायत? किती नेट आपलं प्रॉपर दिस तई तरच आपण पुढे कॉल करू किंवा वर डिपेंड राहावं लागतय आजकाल आपल्याला.
होय, हं, हो ह्हह्ह बरोबर. होहो चाल. चालल ना चांगला टॉपिकाय, जरा थोडासा वेगळा, नाहीतर तेच तेच ता टॉपिक झालेत बरेचसे बोलून, बोला ना त्याबद्दल काय म्हणताय आज. हं, तरी मला अ त्यातल्या त्यात नेटवर्कच्या बाबतीत्त.
जास्त, हं
हओ, होय, होय. आमच्याकडे पण, आमचं घर खाली असल्यामुळे म्हणजे असं बाकीचे नेटवर्क कंपन्या होत्या तर त्यांचं का व्यवस्तित नेट नव्हतं चालत तर मग आता जीओ वगरे घेतलंय तेव्हापासून आत त व्यवस्थित आवाज वगरे येला. वा त्यांची सर्विस चांगली वाटती, हं.
हो आता नाही आलं आपण असं कोणतं एक प स्पेसिफिक कंपनीबद्दल पण नाही बोलू शकत कारण की ना, काय झालं आजकाल ना हे सगळं कॉम्पिटिशन मधे आलेले आहेत, त जेवढे जेवढे त्यांचे कॉम्पिटिशन आहेत ‌ त्या हिशोबाने ते, नेटवर्क काही ठिकाणी काहींचे त असे झाले की हो तुम्हाला नेटवर्क कमी येतं ना? आपण त्यांना कॉल, त्यांची कस्टमर केलं त आपण सांगितलं कॉल केला तर तुमचा ते प्रॉपर ब्रँड विल, तुमच्या एरियातला प्रॉपर ते चेक करतात म्हणजे माझं मध्यंतरी झालेलं. तो एक, त्यांचा कॉल आला की तुम्हाला येतंय का नाही प्रॉपर काही इश्यू आय? सांगितलं मी ह्या ह्या एरियात राहते तर त्यांनी विदिन्न म्हणजे त्या दिवसातच संध्याकाळपर्यंत मला परत त्यांचा रिटर्न कॉल आला कि मॅम आता तुम्ही चेक करा की तुम्हाला परत तसा इश्यू येतोय का तुम्हाला नेटवर्क इश्यू आहे का? कि कॉल ड्रॉप होताय का? आणि खरंच म्हणजे मला संध्याकाळपर्यंत माझा जे कॉल ड्रॉप होण्याचा प्रॉब्लेम होता, नेटवर्कचा इश्यू होता तो सगळा सॉल्व्ह झालेला.
अरे, हम्म.
हा त म्हणजे आजकाल असं म्हणजे सगळ्यांना एकमेकांना इतकं कॉम्पिटिशन आहे कि ते नेटर्कचं तुम्हाला प्रॉब्लम असेल तर तुम्ही कश त मग त्यायलाच अ विचारा, कष्टमर केअर तुम्हाला लगेच त्याच्यावर सोल्युशन देतील.
बरोबरय बरो-कॉम्पिटिशन आल्यामुळे त्यांना मग ते तसं करावीच लागती तशी सर्व्हिस द्यावीच लागती नाहीतर मग त्यांचं म्हणजे च नैका चांगली? नेटवर्क मिळालं तर मग लोकं आपॉप पोर्ट करणार दुसऱ्या याच्यामध्ये. त्यामुळं त्यांना पण जागरूक राहावंच लागतंय, बरोबराय. लोकांच्या म्हणजे जागृकतेमुळे म्हणा किंवा लोकांना जिकडून चांगली सर्व्हिस मिळतीय तिकडं लोकं पट् पण हे करतात, त्यामुळे मग कोणालाही आजकाल असंच झालंय. सर्विस चांगली देणं हे गरजेचंचय. म्हणजे आधी चालायचं की हं चालतंय चलता नाम गाडी असं. आह्हह तस त्या आता तसं काही राहिलं. हा चलत, तसं नाही चालत, चांगली तुम्ही सर्व्हिस द्या कि तो लोक तुम्हाला हे करणार. उ हुं हो मग तसच काय झाल. तरी पावसाळ्यामध्ये थोडासा, हो आयुष्याचं पण तसच पाहिजे. हो बोला ना, बोला.
आपलं तेच आयुष्याचं जे नेटवर्क हाय ना. त्याच्या की आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं झालेलं आहे.
हो खरंच ये का खूप छान म्हणजे तुम्ही अ बोललात आता. म्हणजे खरच म म्हणजे गरजेचं हाय ते त्याला पण
कारन की म्हणजे आपण विचार करतो की, आज ठीक आहे. आज आपण आपल्या समोर कोणी आलेल नाही. तर आपण काय विचार करणार ये की नाही अ ही व्यक्ती आपल्याला भेटली हि काय व्यवस्थित नाही, हिच्याबद्दल आपल्या मनात आपण काही तर विचार करून घेतले.
आणि उद्या पण ती अव्हेव आपल्याला अव्हेलेबल आहे का नाही हे पण माहित नसतं. तरी पण आपण त्या व्यक्तीविषयी मनात राग आला काही आला
तर म्हणजे आपण आपण त्यांच्या नेटवर्क मध्ये का आलोय? कारण की त्याच्या मागे काहीतरी असेल ना? तरी अ कार्य असणार त्याच्याशिवाय आपण एकमेकांच्या नेटवर्कमध्ये येत नाही. तर ते काय कार्य हाय, नेमकं कशा करता आपण एकत्र आलेलो हाय, तर त्याच्यामध्ये काही चांगलं शिकण्याकरता आलेलो असणार आहे ना.
हो खरंच ये.
मी ना, आज एक अशीच हे ऐकत होते. की एकमेकांना म्हणजे लोक ना पूर्वग्रह करून घेतात एकमेकांबद्दल. की आरे ही गोष्ट आस हाय ती अशी ये. पण मग त्याच्यामध्ये ना की, पूर्वग्रह तुम्ही केलेले पण तेव्हा त्या माणसाचे काही सिच्युएशन होईल. हे होती काहीतरी गोष्ट वेगळी होती आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती तशी वागलेली असणार तो हा वि चार तुम्ही का नाही करत ये. त्या व्यक्तीच्या वाग वागण्यामागे काहीतरी कारण होत, त्या कारणानुसार तो तिथे वागला, पण जेव्हा त्याला ते रिअलाइज झालं असेल तर तेव्हा तेच्यावर त्याचं वेगळं पण ते मत असू शकतय. तुम्ही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पाहिलेलं हाय.
हुं. नाही खरंच ये. म्हणजे प्रत्येक जण काय चुकीचा नसतो. त्याची परिस्थिती तशी असते, त्यामुळे तो तसा वागत अस तो, त्यामूळ म्हणजे एकदम त्याला हे करण्यापेक्षा म्हणजे डा डावलण्यापेक्षा त्याची परिस्थिती काय होती त्याच्या जागी उभारून आप पण जर थोड हे केलं तर, आपणही म्हणजे त्याला म्हणजे हे करू शकू. डायरेक्ट त्याला आपण ग्रहित नाही धरणार की, हा तो चुकीचाच होता. आसं नाही पाहिजे हुं. म बरोबर हाय प
की आपण त्याच्याबद्दल एक पूर्वग्रह मानून घेत नाही. आपण ये ना, आपण तो सहा म्हणतोय ना? म्हणजे तो सहा म्हणतो कसं का म्हणू शकतोय, मी तर नऊ म्हणतोय ना? माझा नऊ बरोबर ये, त्याचा सहा का? पण तू.. तू ज्या जागी उभा आहे, तिकडून तो नऊ दिसतो तो ज्या बाजूने उभा आहे तिकडून तो सहा दिसतो. हा नॉर्मल जरी आपण विचार केला ना तरी खूप गोष्टीं ना काहीतर होऊ शकतं
हो खरच आहे खरंच नाही बरोबर आहे म खरंच म्हणजे चांगला तुम्ही टॉपिक पकडला म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपलंच बरोबर आहे असं नाही धरून राहिलं पाहिजे समोरच्याची पण सिच्युएशन पाहिली पाहिजे सगळ्या जण बरोबर असतो तोही बरोबर असतो तो आपण बरोबर असतात पण त्याला त्याची सिच्युएशन नुसार तो हँडल करत असतो आपण आपल्या याच्याने करत असतो एक तेवढ्या काळात आपण जर मॅनेज केलं की त्याच्यानंतर आपोआपच परिस्थिती म्हणजे नॉर्मल होऊन जाते आणि आपल्याही लक्षात येतं आणि त्याच्याही लक्षात येतं की को म्हणजे काय झालं होतं काय नाही
हो पण आपण तो टाइम देणं गरजेचं आहे
अहं हो टाइम देणं गरजेचं असतं नाही तर मग तेवढ्या पिरियडमध्ये जर आपण पण थोडसं लावून धरलं तर मग ते बीनसतं असं होतय त्यामुळे आपण पण थोडसं पेशन्स ठेवले पाहिजेत प्रत्येक गोष्टीला
म्हणूनच आता हे बघा नेटवर्क अवेलेबल नाहीये असा विचार जर केला आपण तर मग आपण कोणाशी बोलणारच नाही मग आपण म्हणारही नाही त्याचं समोरच्यातला नेटवर्क नव्हतं त्याचा काही नेटचा इश्यू होता म्हणून त्यानी कॉल एक उचलला नाही एक कॉल रिसीव्ह नाही केला आपण इकडे राग पकडून पकडुन बसु नाही त्यांने माझा फोनच नाही घेतला त्यांनी माझ्या फोन न इग्नोर केलेलास अरे दादा पण त्याचा नेटवर्कचा विचार कर
हं हं हं खरचं आहे खरचं आहे मग काय नाही दुसऱ्याच्या क चुका दाखवण सगळ्यात सोपं असतं पण म्हणजे पण आप आपल्याकडं त्याच्यापेक्षा उलट जास्त बोट असतात आपल्याकडे हे आपल्या लक्षात येत नाही हो
तर बाकीची जी तीन आपल्याकडे आहे ना हा विचार कोण करणार
ह हो ना मग काय नाही आपणही आपलं बघितलं पाहिजे आपल्या साईडनी काय आपल्याकडूनही हे होतय का तेच ना असं जर आपण जर थिंकिंग ठेवलं तर आप पण आपल्यातली पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हटी असती ती वाढवू शकतो नाही तर मग काय मग ती आपण असे निगेटिव्ह विचार करत गेलो तर ते तेच मग तशीच थिंकिंग आपली वाढत जाते
हो आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये पण त्याच गोष्टी येतात म्हणजे
हा मग तेच आपण अट्रॅक्ट करतो तेच हे सगळं मग आपल्यापशी गोळा होतं हम् आता म्हणतात ना की जसं आपण विचार करू तसचं तुम्ही अट्रॅक्ट करनार सगळ्या गोष्टी हो तश्याच गोष्टी घडत जातात किंवा आपल्या घरातही आपण म्हणत असतो कि वास्तु तथास्तु म्हणत असते की तुम्ही चांगलं बोलत जा शुभ बोलत जा तसंच मग तुम्ही जर चांगली थिंकिंग केली तर म्हणजे त्याच गोष्टी मग तो आपल्याला तथास्तु म्हनणार मग जर तुम्ही जर वाईटच बोलत राहन राहिलात तर तशीच निगेटिव्ही ठेवली तर तेच मग ते तुम्हाला तथास्तु होत जाईल हं हं
हो ते म्हणतो ना वास्तु तथास्तु म्हणून
हो हा तेच मग तुम्ही छान छान विचार काही केले तर बरोबर होतय किंवा सम जरी समजा समोरची परिस्थिती आली तर तुम्ही ती एक पेशन्स ठेवून किंवा तेवढा त्याला वेळ देऊन जर हे केलं तर आपोआप सगळं निवळतं आणि परत मार्ग ट्रॅकवर येती गाडी आपली
हो खरच आहे ते आपण तेवढा टाइम घ्यायला पाहिजे टाइम देणं खूप गरजेचे तो टाइम जेव्हा आपण देतो तर त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सुद्धा घडू शकतात. पण टाइम नसला तर नाहीच होणार आहे खूप गरजेची आहे.
हो ना, नाही बरोबर आहे. पेशन्स पेशन्स आजकाल राहिले नाहीय ते म हे त्या ती एक रील रील मुळ किंवा शॉर्ट मुळ म्हणा ते पाहायची सवय लागली थोड्या पाय बोर झाल की चला वर करा वर करा, तसं त्यांना वाटत आयुष्यात पण असत. तर किती बरं झालं असत.
इव्हन तुम्ही एक नोटीस केलय एखादा आपण रील पाहतोय हां, तो रील कुठे स्पॉट झालं म्हणजे त्या रील ला नेटवर्क मधे इश्यू आले. तो रिल तिथे स्टॉप करता पण तिथे तो पूर्ण पाहण्याकरिता सुद्धा थांबत नाही आपण लगेच त्याला फॉरवर्ड करतो ठीके तु प्लेन ए होते मला काही गरज नाही मी दुसरा बघीन
तेच ना तेवढं पण थांबायची कोणाची वेळ म्हणजे हे नाही राहिली. कि चला नाही तो नाही तर दुसरा हा ऑप्शन्स खूप झालेत ना त्यामुळ अह ऑप्शन्स
टू जी होता, टू जी होता. आणि नंतर फोर जी झाला फोर जी नंतर फाय जी आला तर सेव्हन जी झाला
पण त्यामुळे आपल्या म्हणजे में मेंदू जेवढा आपण तेवढं काम करत नाही पण मग तेवढ्या स्पीडने त्याला आपण पळवतो मग वेगवेगळ्या ज्या सिच्युएशन्स असतात त्या त्याच्यातून आपण बघत असतो पण माइंड आपलं तेवढं ते हे नसतं. त्यामुळं मग आपण हा म तेवढं मन आपलं नसतं त्यामुळे मग काय होतं मनात आपल्या वेगवेगळ्या अह हे होते गलबल किंवा कलकलाट अस त हे होत त्यामुळं मग आपण आ हा मग ते असं वेगवेगळ्या सगळ्या सिच्युएशन पाहून आणि ऍक्चुअल मध्ये आपल्या काहीच रिलेट नसतं ते त्यांच्यामध्ये पण मग ते आपण पाहून तसे आपली माईंड तयार होते मग, हा. आणि मग ते चिडचिडेपणा म्हणा किंवा मग अह पेशन्स नसणं हे गोष्टी त्या आपोपच त्यामुळ होतात त्या
त्याचामुळे आपल्याला आपलं नेटवर्क स्ट्राॅंग करणं गरजेचं आहे आपलं जो म्हणजे आपल्या ब्रेनचं नेटवर्क ते जेव्हा स्ट्रॉंग होणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बॅलन्स होतील.
हम्म नाही पण म्हणजे त्याच्यासाठी मोबाईल पासून थोडस हे असं सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे की थोड पॉज दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीला एक प्रत्ये प्रत्येकाला जसा अह वेळ हवा असतो रेस्ट करायला तसा म पर शरीराला आपण घेतो तस माइंडला पण रेस्ट द्यायला पाहिजे हम्म हाव की हो झालाय. छान वाटलं ताई धन्यवाद. ओके धन्यवाद. ओके बाय.